हा आवाज येतो काय ग
हा याय लागलाय तुला यायलाय काय
हो याला याला.
हा का नाही बघ त्या म औसाात
हां हां फिरायला
हम्म हा फिरायला.
अ हा हा आम्ही पण गेलो होतो परवा परवा गेलो होतो. तो पाणी बघायला मागच्या आठवड्यात.
हम हमं हम
मस्त वाटलं अगं छान वाटलं.
हो.
पाऊस ओढा पडत होता खरं पावसातच गेलो रेनकोट घालून.
तेच की आधी या्या सगळ्या गोष्टी आवडत होत्या का आपल्याला शाळेमध्ये कॉलेजमध्ये तना आणि आता भरी वाटते. अ असं वाटते की पाऊस पड आलाय गरम गरम कनस बाजलेला खावाज पडतय.
होय आ तसच केलं आम्ही परवा गेलो पाणी बघितलं जरा तिथं हे होत ग पोलीस होते खूप मग त्यांनी का जास्त बघू दिलं नाही पुढं पण जाऊ दिलं नाही फक्त लांबच बघित आणि त्यांच पण बरोबर होत सोड कारण पाण्याचा प्रभाव खूपच होता लई असं जोरात य तिथं पाणी
हा त्यावेळे मध्ये पूर आला म्हणजे पाणी वाढलेलं त्यावेळी व हम्म्मम्म््
पण काय म्हणलंय चल चला जाव म्हणून पिल्लूला पण तेवढं चेंज वाट
हो क हो
ून परत मग तिकडच्या साईड ना छोट्या पुलावर गेलो मग तिथं कनिज वगैरे होतं मस्त गरम गरम कनीिज खाल्ली आणि आलो
आपल्या इथं पण म्हणजे चलघरांच्या मध्ये पण असते बघ गणपती मंदिरला कायम करणेस मिळतेय पावसाळ्यात अगो तिथं कायम
गण ह्याला ना नदीवर ना
हा नदीवर गणपती मंदिरच्या तिथं रोडला लेमारेवाडते हो मकत आम्ही तुझ्या लग्नाच्या वेळेस आलतो बघ त्यावेेळेच तुझ्या लग्नाला आम्ही येताना पाऊस पडलता त्या वेळेसशी आठवण आहे बघ आमच्याकडे
हो होय काय
आणि मग लग्न झाल्यानंतर आम्ही यताना मग बरोबर तथे गणपती मंदिर व थांबलेलो आणि तिथं कनिज खालेलो मग घरी आलेलो ते अजून लक्षात आहे माझ्या अ लय छान वातावरण चालत अगं पाऊस नव्हता काय त्या दिवशी आणि पूर्ण नुसते ढगाळ वातावरण एकदम गार वार असल मस्त वाटायला तर येत ना मी म्हटलं अश्नीच ल्न मला
अगंय सगळे असं म्हणतात कारण त्यावेळी वातावरणच तसं होतं ना
हा वातावरण छान होतं आणि ते हे पण छान होतं का कार्यालय पण कसलं चाल होतं ते हॅलो आ आवाज आवाज घे ना नेट हा तेचकी होय मस्त होतं कार्यालय पण, हा बोल की.
आदल्या दिवशी यायला पाहिजे होतीस तू आदल्या दिवशी कसं संगीत संध्या पण हो तर हळदी होत्या पावसामुं ल हे झालं सोड म्हणजे बरेच जण आदल्या दिवशी येणार होते ते आलेच नाही दुसऱ्या दिवशीच आले सगळे
होय केव हय
पण आलेली स्नेहा ठोबरे पण आलेली हेच्यावरन ठाण्यावरन.
होय होय होय.
हम्म प्रेग्नेंट होती ती माझ्या लग्नाच्या वेळी.
हा हा हा हा हा.
हम्म.
आणि काय मग?
काय नाही बघ आता जेवण करायचं. अ पिल्लूचा जरा अभ्यास घ्यायचं तिचा जरा अभ्यास टफ आहे ना. त्यामुळं एक तास बसावं लागत तिच्याबरोबर.
होय मी पण तेच केलं आता. जरा तिचं एक पेज लिहि म्हटलं तिला एक एक वेळा तिला आता बारा खडी म्हणजे आता स्टार्टिंग केल्यात. मग तिला तेसीचा जरा अस घेतलं अभ्यास एका विषयाचा. आणि म्हटलं अगं एक एक असं म्हणजे पूर्ण पण असं बसवून घेतलंच की मी कंटाळ कर करायला मग. लिहायला नको म्हणत्या ती त्याला अजून सवय नाही ना त्याच्यामुळे मी स्टेप बाय स्टेप अभ्यास घेतल. ते आता ह्या विषयाचा मग थोडा वेळ खेळायला लावायचं मग माझं पण काहीतरी काम होते. असं करतय मग तिला. मग एक तिला सारखं मी दमवून बसवलं मग रडत बसताय मग.
होय बरोबर कि मी पण आदि तसच करते ग कुठ त्यांना जास्त लोड करून घत्यास. आता आपण किती बसत होतो अभ्यासाला सांग?
तेच की म्हणूनच मी पण लई जबरदस्ती करत नाही. तिला जस पाहिजे तस ती म्हणली ना मला करू वाटालय म्याच तेवढं हावसनं करते. बघ
हा
म्हणजे म्हणजे लई जबर दस्ती करायला लागत नाही मला. खरं मराठीचच हात दुखालाय आता मराठीच आहे आई ग असं होत तिला पहिलंच. विचार करूनच ती हे करते हम्म.
इंग्लिश मिडियमच्या पोरांचं तसच असते ग मराठी नकोच म्हणतात तेी करायला. आता अद्विका पण काय, होय. अद्विका पण तशीच आहे मराठी करत नाही अजिबात.
ओय कि मग काय कर आता पहिलीला जाईपर्यंत क नाही. त्यांना जराच ते दमवणार ते म्हणजे पहिले संपेपर्यंत कारण की सारखं ते चौदा खडे लिहा बारा खडे लिहा हेच असते नाही. मग दुसरी तिसरीला मग काही नाही छोटे छोटे प्रश्न असतात त्याला आवडते त्याला आता स्पृहाला. मराठी लई आवडतेय छोटे छोटे प्रश्न आहेत त्यानाला लगेच समजते ना ते. मग इवीअस हे ते मग ते अवघड जा ते कारण त्यात लई मोठे मोठे क्वेश्न आन्सर असतात. आणि ते पाठ करायला नको म लिहायचं कधी असं सगळं मग ती असं ति लई भारी त्यातन अभ्यास करत्या अश्विनी असं तुकडे करता उत्तराचे. आणि मग पाठांतर करत्या ती.
हम्म हम्म.
हम्म तुकडे तुकडे करून ठेवत्या लई म्हणजे रॉंग अन्सार
हम्म.
ह् होय म काय तर हा बोल कि.
पण दोघी कॉलेजला जायचं सकाळी हेच आठवते बाई मला तू मला बोलवायला यायची सायकल घेऊन
काच ख आणि जाय किती
तू ज्या एक एकदा यायचीस त्यावे मी झोपले पण असायचो की नाही
होय मी आल्यावर उठत होतीस तू एक एकदा
हम् मला बरं मी आद्वीकालाही सांगत होतो ऐश्वर्या मावशी मला बोलवायला यायची मी झोपलेलो पण असायचं एक एकदा आणि प
हम्म
म्हणायचे आली बघा ऐश्वर्या
ह अ मग काय तर लय भारी होतत सोड बाई ते दिवस आणि किती लांब होत गं कॉलेज पण सायकल न जायच खरं कधी असा कंटाळा आला नाही की नाही एवढ्या लांब कधी सायकल मारत जाऊ असं कधीच वाटलं नाही हौसन जात होतं आपण
होय आणि एक एकदा तर कंटाळा आला तर सायकल तसली
शुभ्रा शुभ्रा बॅग गं ती शुभ्रा बॅग नव्हती काय अशी झोळी टाईप होती बघ त्याची कसली भारी
होय होय होय मला त्या बॅगच नाव नाही माहिती बाई किती दिवस वापरलो ना आपण झोळी झोळी होय.
ते आपल्याला घेऊन जायला भारी वाटत होत. म्हणजे असं आपण लय मॉडर्न आहे असं वाटत होतं त्यावेळेला
आले नाही.
अ होय.
एक एकदा आपल्याला कंटाळा सेकड ना गावात नाही सायकल ठकलत यायचो आपण
होय होय होय मग कायतर मला तू तुझ्या बरोबर नंत तर म्हणजे टीवायला. हा बोल की बोल.
अ तेच मला आठ आणि आता इथल्या इथं बाजारला जायला नको वाटतंय चालत.
हम्म मग काय तर अगं ती ही माहिती होती का आपल्या वर्गात काजल काजल आयवाळे
हा.
ती तर बिचारी कधीच सायकल मारली नाही ती मला कायम चालवतच आणत होती कॉलेजपासन
हम् ह
ते दमायचेच मी काय नाही म्हणायचे होय आणि मी चिडायचं एवढं सायकल असून ही मला चालत नेत्या म्हणून चिडत होतो तिच्यावर मी
होय ते दिवसच भारी होत सोड.
आता बघ की आता आपलं धाडस होतंय का आपल्या पोरीना इथं न जवळ पोरी सायक कलस फिरवा लागला तर आपण दहावेे डोकावून बघतोय.
मला प आमधारातांबायच
होय वाट बघत. हम्म मग काय तर बाई. आमची मम्मी काय आता आमची मम्मी कामाला जाय जात होती. ते दीड ला यायच्या नंतर ऑफिस न ह्याच्यामधन त्या कंपनीत ना आणि मग जेवायचं आणि थोडा आराम करायचा आणि नंतरने क्लास बीस घ्यायचं हे आणि त्यावेळेला ट्रेंडिंग मध्ये होत क्लासेस घ्यायचं घरात बसून अ अ अ. लय लय हुशार असल्यासारखे वाटायचं आपला अभ्यास राहिला बाजूला
आणि बारक्या पोरांचा अभ्यास घेतात.